हा
हम्म तेी काय करतात माहितीय का हॅलो
कुठलं हकाम असरच
आख्खा मसरा काय करतात म ते कधी बेसन क कुकर मध्ये भ शिजवून घेतात कांदा घालून जरा शिजवून घेतात
हा
आणि जे आक्का मसुरायच ते पाकिड आणतात ना बाहेरून
हा
मसाला तो नंतर ना त्यात वापरतात त्यांनी आपले घरचं काही वापरत नाहीत चटणी वगैरे
हा
चटणी वगैरे काही घालायचं नसते त्या पाकीटमध्येच सगळं असतं या मसाला
पाकिटने ते हे कराचे ते
पाट घ हा पाकिटच फक्त युज करायच चटणी वगैरे सगळा त्यांचा मसाला सग सकळा असतोय आपल्या घरात ते चटणी घ्यायची नाही कातला का आपलं खोबरं, जिरं, मोहरी, मसाला करत ते वापरायचं नाही काय सुद्धा बेसन घ्यायच जरा, कांदा वगैरे भाजून घ्यायचा टमॅटो, कांदा कडीपत्ता
हा.
हे सगळं घालायचं जरा बेसन घालायच त्यात. बेसन पूर्ण सगळं गिरवी सारखं करून घ्यायचं.
हा.
आणि त्यो मसाला पाकिट घालायच त्यात.
अस होय होतंया का लगेज म्हणजे तयार काय?
मग कसली भारी होतीया, ते हॉटेल मधनी ती शिजवून ठेवलेल्या असत्यात तेनी डाळ.
हा हा.
अख्ख मसुरा ते डाळ शीजवून ठेवलेल्या असत्यात आणि लागल तसं ते परतून देत्यात तस मसाला घालून होय.
ते दीदी काय करालिया न्हव काय?
काय करालिया?
ते फ्लावरच काय तर आय
फ्लावर च करालिया?
हा संन बीसन घेतल्या वो.
हम्.
ते बज्जी करायल्या वाटत ते फ्लावर च.
हम्म, फ्लावरची भजी करत असल.
हा.
म
तू असं काय करतियास का नाय?
माज वेगळं असतंय बाबा अस काय आम्ही खाईत नाय.
हा.
मी सँडविच करतोय बघा.
या या.
म
आमच कसं घरात काय असेल ते तयार करायच अन् खायाचं.
हम्म, मी आणूनच ठेवतो आठवड्यातन एकदा आमचं काही तर मिसळ असत्या रयवारची. सकाळी मिसळ करायचं पावभाजी करायचं आठवड्यातन एकदा. काकांना सुट्टी असत्या ना रयवारी.
हा हा.
रास करतोय आम्ही पावभाजी, मिसळ कुठ इडली वडा
हा भारी आय की मग एकदा इकड ए सगळं तयार करून घाल.
हा. ठीके आल्यावर करूया आपण मी पहिला हेजा परवा दिवशी मी मेंदूवडा केलता गऱ्याचा केलता मस्त होय गाऱ्याचा केलता रिल्सवर एक रेसिपी बघितल्याली मी
हा.
हेला आलती इन्स्टाला.
हा.
ते बघितल्यालं मी केलता परवा गऱ्याचा म मस्त झालता वं खुसखुशीत मस्त चालतय बिदू पण खाल्ला.
हा विदो खातो त्यो? हा
विदु‌ पण खाल्ला घरायच मस्त झालतं ते खुसखुशीत छान भाजलेलं ना
हं
जरा चटणी केली चटणी करताना पण बिना खोबऱ्याची चटणी मी केलती. आपली हरभऱ्याची डाळ
हा हा
हो फुटाण डाळ फुटाण डाळ सॉरी हरभरा म्हणते.
हा हरबरा फुटाणे एकच असते ना
नाही नाही नाही फुट्टाना वेगळ्या असतया. बर डाळ आपण पोळायाला वापरते ती आणि फुटाण डाळ मऊ असते बघ काबूल फूटाण खातोयस का नाही?
हा हा
तशी असते डाळ.
हा हा
हम्म त्या डाळीची मी केलती चटणी, बिन खोबरं घालता, मस्त झालती. ते बाहेर डोस्या संग खायला देतात माहितीये का?
हम्म तशी झालती.
बारा आहे कि मग नवीन नवीन प्रकारच तयार करा खायला
होय आणि पट दी शी होतय झटपटीत.
हं
ते भिजवत घाला हे करा ते करा असल काही नाही ना?
सकाळच खायचं म्हणलं कायतरी वेळ नसतोय. सुट्टीक नसत्या बध्या. ज मग कायत तयार नाहीस.
का?
आणि कडमेळ कुठं रे वार सुट्या असत्या?
कुठं?
एकॅडमी ला.
एकॅडमी, ध चालू केलायस एकॅडेमी?
हो चालू केलंय की.
हां हा
आा आता पंधरा दिवस झालायात.
होय का, मग काय काय घेत्यात?
स्टडी आहे का रे तिथ? आणि फिजिकल मी हा आणि फिजिकल मी बाहेर जातोय.
हा हा म फिजिकल ला आता कुठे जातोस?
फीजिकलला गावातली पोर आहेत की इथं.
हां
हम्म म?
गावात सगळी पोर असत्यात.
हम्म.
तेनी पण येतात फिजिकल स
हो
एला ऋतुदाकड गोळा आहे ना तो. जर तर तू आता
कुणाकडे येतो हे कोल्हापूरचा
हा.
हा.
त्याकडे तुला म्हटला घेऊन होय तो म्हटला घेऊन जा म्हटला मित्राकडे आहे. आणून देतो म्हणला.
हो हो.
कधी देतोय काय माहित.
बघा विचारायचं पहिला फोन करून. कोल्हापूरला चालास की विचारायचं मावशीला सांगायचं क ठेवून घे म्हणून.
हा. मावशीला सांगितलो मावशी म्हणले मित्राकडे आहे त्याच्या आनंद देतो म
हा
चालतय म्हटलं.
हम्म.
लवकर आणून दे म्हटल.
हो.
टाइम तर पूरा नको काय तेवढा.
होय.
हो
कॉलेज मॅनेज करायचंय सगळ ते
हम्म.
संध्याकाळी आणि प्रॅक्टिसला बोलवत्यात.
हो.
त्यामुळेच ह. सात ते नऊ प्रॅक्टिस. सात ते नऊ प्रॅक्टिस करायला लागते म्हटलं आता सात ते नऊ.
सात ते नऊ.
हा संध्याकाळी सगळी काम तेन आवरलेत कणी म जायच प्रॅक्टिसला डान्स तेन
बर.
हा आता एएसी मध्ये सगळ्यात मोठ्यानं होणार आता मीटिंग बसवल्यात.
कसली..
ह्याचीच की युथ फेस्टिवलची.
हा..
मीटिंग भरवल्यात आता विवेकानंदला उद्या हे आहे. वर्कशॉप आहे.
हू...
ती तिकडेच जाणार आहे.
ह हा....
त्या वेळेला नवीन नवीन पोर पोरी पण भरपूर आल्यात.
हू...
ह ह..
युथ फेस्टिवल कणी तिथं, खेळाय गेले कणी लई मज्जा येत्या अस मज्जा मस्ती.
ह...
ब बाहेरची कॉलेजेची बी येतात सगळी असं..
हा...
लई अस लांब लांब राहतात साताऱ्याला एक अ हीच्यात आहेत ऑक्टोंबर महिन्यात सातारा.
हा..
ऑक्टोबरच्या तीन, चार, तीन चार तारखेला काय तर.
हा..
आस बाहेर, बाहेर फिरायला पण मिळते मला त्यातून.
हा असंच बाहेर फिरायला मिळत
परत परवा दिल्लीला दिल्लीला गेलेलेत. मी जाणार होतो. खर घरचे नको म्हटले.
का?
अ नको म्हटलेत घरचे मग मी तिथं सांग म्हणालो घरातले नको म्हणाल्यात म्हणून तर त्यांनी म्हंन लीत अ चालतय राहू दे म दुसरया पोराल, हा दुसरा पोरगा गेले त्यांच्यासोबत बरोबर.
ह जायचं ह्यात ना, जायचं पोरांच्यात मित्राच्यात.
आणि नंतर ना स तिथं सांगोटलो मी जाणार नाही म्हणून घरी. आणि नंतर म्हणतात की जाशील कणी मग,
हम्म..
आता काय बोलयच तिथं.
सांगायचं पहिला घरी कशासाठी काय.
हो मी सगळं सांगितलेलं चार दिवस मागं लागलेलो. जातो, जातो नको. आणि शेवटच्या यायला म्हणतात सगळेजण ठरल्यावर तिकीट ते निघल्यावर जाशील कणी
हम्म,
हम्, तेच म्हणल आता का आता काय बोलतायते.
होय गर्ल्स कॉलेजच कुठलं पण फेस्टिवल असल्याच याच.
कॉलेजचे इव्हेंट असतात तेव्हा कणी निवांत जायला कारण सगळे मित्र असतात.
होय. मित्र असत्यात शिक्षक असतात सोबत जायाचं.
आणि कॉलेज यायला आपला खर्च काय नसते मेन म्हणजे. त्यांच्या खर्च असतय सगळा.
होय जायचं मग शिक्षक वगैरे सोबत अस''--''
आता दिल्लीला जायला खर्च माझा एक रुपया नव्हता तेवा.
हम्म, दिल्लीला कधी गेलतास.
''मी नाही गेलेलो ते जाणार जाणार होत. तर घरची लावून दिले नाहीत ना.
हम हम, नाय. जायचं आता इथून पुढे असेल की, आणि दुसर असतील की, आता व्हा.
आहेत की, आता दुसरे आहेत की, आता. आता या वर्षी पण जायचंय दरवेळेला असते ते.
जायचं होता एक वर्ष नाही झालं की, दुसऱ्या वर्ष असतेच की,
हा, दरवर्षी त्यांनी हे करतात.
हम्म, हम्म,
कॉम्पिटिशन तेन येत्यात दरवेळेला.
हो,
मुंबई तन हो असतात ना कॉम्पिटिशन तन ते सगळं.
हा,
चालतंय ठेवू.
हा, ठेव.